हा येतोय का आवाज हॅलो हा येतोय का आवाज हॅलो येतोय का आवाज
हॅलो
हा मला येतोय तुमचा आवाज येतोय का माझा आवाज हा-हा बोला
आता हेडफोन घातला होता ना लक्षातच नाही माझ्या म्हणून आता ब्लूटूथ बंद केला
हा-हा-हा-हा
लायब्ररीमध्ये होतो ओ सहा वाजता बरोबर आलतो मगाशी जरा जास्त काम लागलेल ना कामावरती
होय का
मग म्हटलं आता लेक्चर संपल्यानंतर साडेसात ला लेक्चर संपत ना परत आणि आठ ला चालू होत म्हणून म्हणलं तुम्हाला साडेसात ला फोन करतो
होय का म्हणजे काय कॉलेज का
नाही हेच आपलं टेक्निशियनचा मी फॉर्म भरलाय रेल्वेचा माझ मेकॅनिकल झालय
होय का
हा मग टेक्निशियनचा एक पेपर आहे सव्वीस नोव्हेंबर ला
हा
हा मग त्यांची एक्झाम द्यायची
होय का हा, हा मला वाटलं कॉलेज करताय का
कॉलेज झालं माझं
हां हां हां
हा मग टेक्निशियनचा फॉर्म भरलाय सहा ते रात्री दहा पर्यंत लायब्ररी लावल्या.
हा म्हणजे स्टडी साठी का
हा स्टडी साठी हा मग त्यांचं पूर्ण अ तासगांव मध्येचं येत क्षितिज मध्ये हा क्षितिज लायब्ररी म्हणून आहे बरोबर विद्यानिकेतन कॉलेजच्या मागं
होय हा, हा म्हणजे रेल्वेचा फॉर्म भरायचं काय म्ह
रेल्वे चा फॉर्म भरलाय
भरलाय हा, हा, हा
हा भरलाय, आर आर बी टेक्निशियन ग्रेड थ्री चा भरलाय
हां हां हां चांगला आहे की मग येऊंदे नंबर
किती मॅडम
नाही एवढं नाही म्हणजे थोडंफार
म्हणजे प पेपर वगैरे दिलाय का
नाही स्टडी करत होती थोडा
हा तसं काय असलं तर सांगा ओ फायद्यासाठी येईल काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे थोडीफार मदत होईल ना, मी आता म्हणजे माग एक सीबीटी दिली त्यावेळी कसं होतं गव्हर्नमटचा नियम होता दोन सीबीटी होत्या मग मागल्या वेळेस जेव्हा मी एक्झाम दिली त्यावेळी माझी कास्ट ओबीसी पडते, ना मग ओबीसीचा रिझल्ट लागला होता शहात्तर आणि मला पडली होती, बहात्तर ह म्हणजे चार मार्कने ती सीबीटी ठोकली त्यामुळे दुसऱ्या सीबीटी जातच चान्सच आला नाही. मग आता गव्हर्मेंटंन नियम केला की एकच सीबीटी ठेवल्या
हम्म हम्म एवढं काय माहिती नाही फक्त तर फक्त ते एमटीसी साठी थोडा स्टडी म्हणजे क्लासेस वगैरे लावलेले. आणि नंतर बंद केलं मग सोडल नंतर मग केलं बंद नंतर
कुठलं एम विसरायचं नाही हो मॅडम शेवटपर्यंत जाण्याचा प्रयत्न तर करायचा नाही ह्या वेळी लावली जरा ताकद पणाला बघूया म्हणलं काय होईल ते होईल आता जवळ म महिना झालं लावून
होय का हां
हम्म सगळं सामान वगैरे पुस्तकं वगैरे सगळी आणलीती
हा हा हा हो चालतंय की त्याच्या रिलेटेड मॅथ्स इंग्लिश वगैर
सगळं रिजनिंग विज्ञान बुद्धि सगळं आहे त्यात चार टॉपिक आहेत टोटल
पेपर कुठं असतोय
पेपर त्यांचा मुंबईला असतोय मॅडम
होय का हा हां हां चांगलाय
ह मुंबई झोनलाच भरला ना त्यामुळं आधी होतं कोल्हापूर वगैरे कोल्हापूर किंवा पुणे पण आता ज्या झोनला भरला त्या त्या झोनला पेपर घ्यायला चालू केलं त्यांनी
होय का हा हा हा
आता एक तारखेपासून दहा तारखेर्यंत हाय त्यात काहीतरी चेंजेस होणार हायती आता बघूया काय चेंजेस झालं जवळप जवळ पास कुठलं सेंटर वगैरे टाकलं तर जाऊन आपण बदली करू शकतो काही प्रॉब्लेम नाही.
हम् हम्,
हम्म,
ह, चांगलंय.
प्रियासोबत झालं का पाच कॉल.
हो झालं त्यांचा कॉल मग त्यांनी मगाशी पण केला पण लागला कॉल असं काही नाही पाच कॉल करायचे हाय. एक एक्स्ट्रा त्यांनी मगाशी केला पण लागला त्यांचा कॉल.
मग तो ऍड होत नसणार हे मैडम आहे असं मला वाटतं मला पण सांगितल तिनं.
हा हा हा,
पण ऍड होत नसणार आहे असं मला वाटत कारण एका व्यक्तीला पासच कॉल करू शकतो आपण त्यांनी सांगितलंय ना.
होय का,
मग असं थोडीच आता समजा मी तुमच्यासोबत बोलते मला तुमच्यासोबत बोलणं भारी वाटलं. तुम्हाला तीस कॉल करू शकत नाही ना. मग आता काय माहिती तेज आता झालेत म्हटलं मी हा ते एकाच व्यक्ती सोबत बोललेस आता समज. प्रिया प्रिया माझी मैत्रीण तियासोबत तीस कॉल केला असत तिनें माझ्यासोबत तीस केला असत ना.
मग तो आता ऍड कॉल झालाय का नाही आता काय माहिती त्यांचा.
ते आता पेमेंट जमा झाल्यानंतर कळणार तिला.
हो ते म्हणले की, समोस्यावरत पेमेंटच काय तर तुम्हाला.
हम तिथे मला नाही समजत त्या साहेबांना समजतय तिचा टाकून वगैरे बघितला.
हा हा,
हम्म, तिथं काय म्हणजे रेफर दावत ना अजून जोपर्यंत कॉल पर्ण होत नाही तोपयंत नाही जाऊ शकत.
द हा हा हा, त्या बले की एक हजार. टीव्हीवर दाखवायला लागलेलं.
ति तीचं धावतंय मी सांगितलं की तिला फोन करून. तिला म्हटलं ती साहेबांचं आहे म्हटलं आजचं.
हा हा हा,
तुझं नाही म्हटलं ती. तर म्हणजे माझा नंबर टाकशील ना मी म्हटलं आग तझा नंबर टाक. तिला म्हटलं टाकल्यानंतर जोपर्यंत टास्क कंप्लीट होत नाही कॉल फ्रेंडचा तोपर्यंत तिथं. पेमेंट दाखवत नाही.
कारण ते पेमेंट म्हणजे मध्ये मी पण बघितलं सर हे करण बघितलं. त्याच्या पुढे नंबर वगैरे येते मग ते आधी टास्क पूर्ण करा आणि मग. फुडची प्रोसेस आहे म सांगितलं हम्म हम्म्,
बाकी आवरलं आज निवांत होता.
हो दुपारी कॉल त्यांच्या बरोबर झाला मग ते आमच्या वहिनीनेत का त्यांना कॉल केला. मग त्यांच्या बरोबर तीन कॉल झाले नंतर मग मगाशी. त्यांना कॉल करणार होती. पण त्या बिझी होत्या मग त्या म्हणल्या नंतर करते मग माझा सत्तावीस कॉल झाली ती आणि तो आत्ता एक ग्रुप. ग्रुपला मेसेज आला बघितला का तुम्ही?
हो, बघितला की, न म्हणजे आज काय तर.
एकही कॉल न केला आणि टास्क पूर्ण असं दाखवत असेल जर. ह सेटिंग मध्ये जा हा मग मला नाही ना करायची गरज. हो नाहीतर पहिल्यापासून रिफ्रेश यायचं.
हे हे नाही,
नाहीत मग डोको फिरयच. हा, नाही तर रिफ्रेश करून झालं झिरो झिरो कल दाखवायला घ्यावा लागेल.
परत माग लागेचीला परत तुम्हाला तीस कॉल कराय लागतील.
हो मगं तुम्हीं मं बंदच करणारं परतं तीस कॉल कोणांला करूं
हॅडम मम्मी म्हणले बसं तिथं हं हं
हां होयं हो हो पुढचां टास्क द्यायचं फक्तं द्या हो
आंता ही आहे तीचं करूंण तरं जीवांवर आले म्हणां आम्हीं
हां होयं होयं हां मगं सत्तावीस कॉल झालेत कमप्लीट मगं
मॅडम मगं तुम्हीं आमच्या पुढे गेला की माझं सविसच झालंत अजूंन फक्तं
होयं कां मगं तीनं टास्क करेलच बघां हां मी केलां नां तुम्हांला आंत्ता गं हां मगं मगं सत्तावीस नंतर हां म्हणजे आंता हे आठ म्हणजे अठ्ठवीस झालां नां आंता दोनचं कॉल राहायचे मगं ते दोन कॉल आंता वहिनींच्या व करते म्हणजे होतंय मगं त्यां हां तुमचं घेते की तुमचां बोलले की तं दोन बोलूं आणि ते त्यां प्रियांका दिदींनी हम्मं कोणं कोणांचा दोन नंबर दिलेस त्यां म्हणल्यां बोलां त्यां काकूं कोणं तरं वहिनी कोणं तरं ह्यांत म्हणल्यां त्यांच्या मिस्टरांचा नंबर आहे पणं त्यां बोलणारं आहेतं म्हणल्यां पणं मलां टाईम नाहीं आंता बाहेर जाणारं होती पणं पाऊस आलांयणूंन थांबलोय जरी तरी पणं आंता तुमचां कॉलटें करणारं ती फक्तं आणि त्यांच्या बरोबर नसतंच झालं बोलायंला मलां
नाहीं असं कांहीं प्रॉब्लेम नाहीं तुम्हांला कामं वगैरें असलं तरं मं उद्या करतो कां प्रॉब्लेम नाहीं मलां
नाहीं नाहीं तसं कांहीं नाहीं आंता हे घरं पाऊस आंला नां म्हणूंन थांबल घरांत थांबल नाहीं तरं मगं कां केलां तास कांहीं नाहीं
हम्मं हम्मं
हम्मं हे कायं इथं खांली जायचं मगं चांल चांल ज गेलं असूंन बलं असलं तरं दहा मिनिटं इकडे तिकडे जाते
जाते तरं बरोबर आहे दहा मिनिटांचा कांहीं विषय नाहीं तो परंत चालूंन पोचतंय पणं हम्मं ते म्हणजे एवढ्यां मुली अशां एवढां अभ्यास करतांत नां की बसं बोलां मलां. असं एक तांस जरी लेक्चर अटेंड करायचं म्हणजे माझ्यां जीवांवर येतांत
हां हां नाहीं ते एक लिंक असली नां व्यवस्थित अभ्यासाची मगं ते कंटिन्य कंटिन्यू राहिलं की मगं व्यवस्थित राहतं होयं कां हां हां डिस्टर्ब झालं की मगं हां जास्तं तरं हे करायचं नाहीं
मी आं आंता समजां मी इथनां आंत गेलो नां आंता आंठ लां आंत जाणारं मी आंठ लांत गेलो तरं मी डूं नॉट डिस्टर्बरच मोबाईल टाकतो कोणांचा कॉल घेतं नाहीं कांहीं नाहीं
हां त्यांच्या रिलेटेड मगं कायं न्यूजचं येते अपडेटेट मगं ते करतं राहायचं मगं
आणि कसं आलीडची मदतं करते नां आपलां थोडीफांर हे सजांयला मं पणं सारखं सारखं उठलं मां त्यांना पणं डिस्टर्ब होतंय खुर्ची मागं सांरा उठूंन जांवा
हो हो हो हं म्हणजे सकाळीं ते ड्युटी करूंन संध्याकांळी
हां सकाळीं जॉबलांच होते दहा वाजंता सहा वाजंता सुट्टी साडेपांच पांच लां सुट्टी होते तिथूंन आणि तिथूंन नं बरोबर इथं साडेपांच पांय वगैरे फेश होनं येते ते सहा वाजल्यांपासून बरोबर दहा वाजेपर्यंत लायब्ररीत असतोय.
येतं आहे
नाहीं घरी नाहीं जातं लागतं तासंगावं मध्यें जां आहे नां मी जॉबला तिथूंनचं आवरूंन तिथूंनचं आवरूंन
मग घर घर घर कुठे तुमच जवळ, लांब आहे का?
अ, दहा किलोमीटर आहे इतन. संध्याकाळच जायाच दहा, साडे दहा वाजता, अ साडे दहा वाजता. जातोय बरोबर इतना दहा वाजता निघाल ना, वीस मिनिटात पोचतोय मी घरात, काय प्रॉब्लेम नाय.
चालतय की. चालतय होय, परत घरी गेले की मग टाइम होणार आणि इकड तिकड जाणार त्यात
हा म ते जे
हो, होय होय होय.
त्यामुळ म्हटलं आत्ताच अर्धा तास वेळ, तोपर्यंतच फोन करून घेऊया.
चांगलय ते, जॉब तर करता येते रेल्वेच वगैरे
केलंच पाहिजेलाय.
हम्म हं.
नाहीतर मग, नाहीतर अर्थ नाही एका व्यक्तीन सांगून ठेवलय. एक नोकरी मिळव, आणि लग्नासाठी विचार घरात.
हा हा हा ह
अर देवा म्हणलं, आता म्हणलं अवघड आहे म्हणलं.
कारण नोकरी पाहिजे, जॉब पाहिजे, पेमेंट पाहिजे सगळं पाहिजे.
नाही मी सांगताना तिला सांगितल होतं की बाबा नो असं काय नाय, मी जॉबसाठी म्हणजे वगैरे, मला गाव सोडयच नाही म पहिलाच सांगितल होत, आता तिच व्यक्त क्ती एवढा फोर्स कराय लागल्या की नोकरी पाहिजे नाही तर म नाही शक्य नाही, असं तसं बोलत्या म्हणल्यांतर थोडफार प्रयत्न करून बघाय काय हर- कत आहे अस माझ मत आहे.
हा हा हा, म्हणजे ठरलय का?
म्हणजे बुलत्या आता, म्हणजे असं फ्रेंड म्हणूनच म्हणजे असं थोडक्यात लवशिपमध्ये बोलल्या गतच फक्त ते अस तिची मागणी आहे, की जोपर्यंत नोकरी मिळणार नाही तोपर्यंत पुुढच
हा हा म्हणजे तुमच का, हा हा बरोबर बरोबर अस आहे का? हा हा हा.
असूदेत प्रयत्न कराय काय प्रॉब्लेम आहे.
हो हो हो, नाही पाहिजेच खरं म्हणजे नोकरी पाहिजेच, हम्म
काय म्हणलं तर पैशेच्याच मागाय त्या, त्यात काय विषयच नाय. आणि काय लागलच पाहिजे ओ, स सगळ्यांना सेटच पाहिजे ना आजकाल.
व्यवस्थित असलं तर बिझनेस वैगरे असला तरी पण काही प्रॉब्लेम नाही पण इन्कम हा पाहिजे असं म्हणायचय. हा हा, म्हणजे ते भले नोकरीच पाहिजे असं काय नाय.
नाही त्या मॅडमांना नोकरीच, नाही त्या मॅडमांना नोकरीच पाहिजेल हाय. ठीक आहे, म्हणल ओके ट्राय करू म्हणल. नशिबाची गोष्ट आहे म्हटलं, मिळाल तर ठीक नाही मिळाल तर तुम्ही तुमच्या रस्त्याला आम्ही आमच्या रस्त्याला म्हंटल.
म्हणजे काय असं फिक्स नाही एवढं.
नाही कसं माहित आहे मॅडम, पुढल्या गोष्टीं ना आपल्याकडन काहीतर अपेक्षा ठेवण हे चुकीचच आहे ना. असा विषय हाय त्यामुळ मी त्यांना सरळ सांगून टाकलय की, बाबानु झालं तर ठीक नाही तर मी काही जास्त असा व्यवस्थित म्हणजे पूर्ण मी काही लोड घेणार नाही.
हा हा, मग असुं दे नाहीतर मंग ते नंतर मग अ खूप वाईट म्हणजे वाईट
हा त्रास होतय ना, त्यामुळ नकोच ते डोसक्याला तापच नको. त्यामुळे जी काय आहे तीच व्यवस्थित सगळं बोलून मोकळ झालोय बघू या म्हणलं आहे ना डिसेंबर पर्यत वेळ दिलास ना. डिसेबरपर्यंत मी ट्राय करतो. काही प्रॉब्लेम नाही मला.
हो हो हो चांगलं आहे. चांगला आहे. नाहीतर त्यात अडकल म्हणजे परत कस नको, म्हणजे आपल्याला माहिती नाही ना. परत न मग ते स्वतःलाच त्रास. तिकड समोर त्रास. आपल्याला त्रास.
नाही पुुढल्या व्यक्तीनी सांगितले. नोव्हेंबर पर्यंत आहे वेळ तुला. बघ म्हणल्या. ठीक आहे म्हणल काही प्रोब्लेम नाही म्हणल. बघतो म्हणल. हम्म
आणि त्याच्यापेक्षा चांगल काय पाहिजे. इन मिन म्हणजे माणूस चांगला पाहिजे. स्वभाव चांगला पाहिजे. हा तेच की. म्हणजे
हा प, तुम्ही दोन दिवस झाल बोलता. तुम्ही बघितलसा, म्हणजे ओळखतायस मला. हा त्यामुळे तिला काही तिला माहितीच आहे माझ पाहुणीच आहे. त्यामुळे काही तिला माहितीच आहे. फक्त तिची एवढीची इच्छा आहे की नोकरी असावी.
हो हो
आता काय घर आहे आपल. आता स्लापला आलय घर. घर बांधाय काढले. आणि मी पुजारी आहे. नागनाथ मंदिर, तुम्हाला नागाव ऐकून माहिती असल.
ना काय? नागव
नागाव. पाचवा मैल आहे तुम्हाला? पाचवा मैल. हा, पाचवा मैलाच्या पुढ गाव आहे आमच.
होय का, त्या दिदी मला बोलल्या, मी त्यांना विचारल तुमच गाव कोणत. तर त्या नागाव बोलल्या. मग म मी नाही ऐकलेल कधी. मग त्यांनी सांगितलं पाचवा मैईल वगैरे म्हणल. हा हा मग माहिती आहे. माहित आहे म्हणल.
पोलीसला होता म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती पाहिजे नागाव. पोलीसला आमच्या गावातली भरपूर पोरी असतात कॉलेजला.
हा हा हा नाही ऐकल असल, पण अस तिथच जवळ आहे अस काय एवढ माहित नाही. हम्म हम्म
मिस्टर आल काय?
पाचवा मैल ते माहिती आहे. कॉल, झालाय कॉल ठेवते मग.
हा, चालतय ठीक आहे. मी करू का काय मग. हा करतो की लगेच.